हॅलो!
हॅलो.
कसे आहेत ताई?
हा येतोय म्हटलं का काय झालं, मला तर येतच नाही ना एक तर फोन चालू होता येत नाही इथं. होतच नव्हत.
अस का?
तुझे एवढ्याच झाले.
हा ना ग थोडे सतरा का, सतरा कॉल्स वाय गेले ना.
कस काय?
काय माहिती ते झिरो-झिरो बॅलन्स दाखवत होते.
मग तुने पाहिलं मग किती आले काय.? बापरे चांगली कमाई करून घेतलेली की तू.
पण सगळे कॉल पूर्ण झाले ना. मॅडमांचे तर, पाचच कॉलचे मागे सातशे रुपये होते, सोनाली मॅडमांचे.
हा दाखवल तीने आज. आम्ही तर मलगावला होतो ना.
हा.
अ आमची विजीट चालू होती ग भाई टाइम पण भेटायचा नाही किती ऑडिट झाली
काय सांगायचे ग ते सर
सगळ काय विचारलं ना नवीन गावामध्ये पण आले होते का
नाही इथं त्या दिवशी आले होते मंगळवारी पण माझं लसीकरण होत तर लसीकरण आहे सर सांगून दिलं सोनाली मॅडमांनी कॉल केला होता मगंगनी तर ताईला कॉल करा सांगितलं पण तिच्याकडे पण नाही गेले डायरेक्ट लंगडीला चाले गेले होते ते सुमित्राकडे आणि तिकडन येत त्यांना य येणार आहे असं मला मा त्र सांगित मग मुलींना गोड गोळा केलं होत मी काही किशोरी मुलींना
हम हम्
ते सरळच निघून गेले शहादाला
हा का बरं झालं भई आमच्या गावामध्ये तर जुने गाव म्हणून तीन तीन दिवस जेवढे यादीमध्ये नाव आले होते ना तेवढे पूर्ण करूनच गेले ते
हम्म
मग एकाच्या घ एकेकाच्या घरी जाऊन एक एक तास विचारा विचारतात
पण हे नवीन गाव तर घेतलेलेच नाही होते गोल्लेपाड दुध खेडा बोंगरा इथे पण वि्हजिट होती त्यांची
नाही मग ते नवीन प्रोजेक्ट मध्ये ऍड करायचंय ना त्यांना नवीन गावं मग पहिल्या नवीन गावामध्ये काय हालचा चाले बु ते असं म्हणजे पहिलेच सर्वे करतात ते या गावामध्ये कोणत्या कामा गरज आहे त्या गावामध्ये काय पाहिजे अस तस विचारतात ना ते
हा
म्हणून नवीन गाव पहिले सर्वे करतात ना मग घेतात ते
हो का तेच मीले मसरना विचारलं होत त्या गावात सी आर पी नाही आहे मग कस काही ते गाव वि्हजिट करत
नाही ना मग सरपंचाला भेटता मग अंगणवाडी ताईंना भेटता गावातले मी चांगले व्यक्तींना भेटता मग बोंगरे आली ती सुनंदा बाबी आहे ना तिने सांग सगळ्यांना दाखवलेलं होतं ना
अस का
हम ते सांगत होती ना मी फिरवलं सगळं दिवसभर फिरलं बोंगऱ्याला दुधखेळ्याला काय माहित
काय नाही.
दुधखड्याला पण गेलेले म्हणे गेले होते म्हणे पण तिकडं कोणी दाखवलं काय माहित तेवढं नाही माहित.
सोनाली मॅडम तर नाही जाणार तिकडं.
नाही जाणार. आता नवीन गाव घेतील तर कसं करतील काय माहित दुधखडा नाही घेतील पण हे टोक टोक की आणि सौ खेडा घेतलेला आहे म्हणे.
घेतलेलं आहे का?
खेळात घेतला सांगत होती सोनाली मॅडम आजच बोलल्या.
हा
नवीन हे दोन गाव अडकलेले आहे म्हणुन पण अजून हे नाही आलेलं नाही ना त्यांचं
काय?
हा
प्रोजेक्ट का?
हा हा मा म्हणजे पैसे वगैरे नाही आलेले आहेत ना त्यांचे. खर्च करण्यासाठी.
हा
थांबलेले इथे.
तुम्हाला दे. आणि तुम्हाला देणार आहे का नाही पेमेंट?
हा आता दोन महिन्याच वा लिहायला लावलं त्यांनी.
लिहायला लावलं होत.
फक्त दोन महिने, तुम्हाला किती महिने झाले?
आम्हाला आता हा तिसरा चालू आहे ना. एप्रिलचा पण बाकी हे मे हा जून तिसरा महिना आहे.
आम्हाला पण एप्रिल, मे च अ मे जुनच वा लिहाय लावलेलं आहे. म्हणजे एप्रिल मे च. हा एप्रिल मे च लिहाय लावलेलं आहे. आणि हा तर मग चालू आहे महिना आपला.
चालूच आहे समजून घे. पण हा धरला तर तिसरा होऊन जान
हम्म पण एकत्र मग हांडाला का एकत्र देतील ना ते. आपलं सांगत होते ते लियायला. म्हटलं मग आज आमची इथं मनगावला मिटिंग होती ना.
हा
मग तिथून आताच आम्ही सोनाली मॅडम सोबतच आलो. अडीच तीन वाजता. वंगात आता स्वयंपाक वगैरे बनवून मग रात्री लि लिहायच आहे.
एवढ्या लवकर.
नाही अजून वेळ आहे. पण मग दुसरं काही काही आवरून घेऊ.
असं का, मी पण काल संध्याकाळी कपडे धु धुवत होती. अंधार पडून गेला होता मला. तेव्हा सोनाली मॅडम चा काॅल आला होता. काय करत आहे गं बाई? तर कपडे धुत आहे, एवढ्या रात्री का कोण कपडे धुत का? अस सांगत होती ती म
हा का हम्म
पण जसा टाईम राहिला तसं काम आवरून घ्यायचं. मग सकाळी थोडे कपडे राह
तेच ना आमच्या गावामध्ये तर पाणीच नाही येतय, बयी विर्या सगळ्या आटून गेलेल्या
आमचं तस आहे पाणी.
हम्म म्हणून ती आपली चेकली
हा
ह कपडे धुते ना एवढे डगुळ पाणी मध्ये. मला सांगत होती म्हणे आमच्या गावामध्ये पाणींची कमी नाही राहते म्हणे, इथं तर पाणी पण भेटत नाही म्हणे. म्हटलं आमचं गाव नको नको सांगू आता. आता ते तुमचं गाव नाही म्हटलं.
आता तेच आहे तुझ गाव पण हेच आहे सांगायचं होतं.
नाही म्हणे मग आता आठवण यायला लागली का म्हटलं गावाची असं सांगितलं. नाही म्हणे पाणी साठ- त्या आठवण येते म्हणे. दुसरं काय नाही म्हणे. म्हटलं काय खोटं बोलतेय. आठवणी येत असतील तरी
एका दिवसाला कॉल केला होता तिने मला, माझे वडील- तर मला नाही बोलत आहे, तू तरी बोलून घे सांगत- बई मी जर बोलवलं तर माझ्याकडे ते येतील तर मला बोलतील अस, सांगितलं तर नाही ग त्यांना- देणार मी तुझ्याकडे येणार ना तू बोलव मला- सांगत होती तर ये ना ग तुला कोण सांगत नको येऊ असं, कशाला गेली होती तुला जायची, एवढी गाय होती तर ट्रेनिंग करून घ्यायची होती ना. मोबाईल वर काय पण शिकायला भेटलं अस- असं घर बसल्या बसल्या काय पण चार पाचशे रुपये कमवले असते अस तिला सांगितलं,
मग तेच बोलली ना मी त्याच दिवशी येऊन गेली ही-
हा- ना त्याच दिवशी ना ट्रेनिंग होती बघ आपली- ट्रेनिंग उद्या असं राहणार आणि आज अशी चालली गेली, मी तिच्या घरी पाहायला गेली, तिचे वडील रागात निघून गेली, ती बॅग घेऊन तिच्या मामाकडे सांगायचे, कुठे मामाकडे जाते ती,
दिवशी आली ती शनिवारीच आपली ट्रेनिंग होती ना त्याच दिवशी आली. म्हणे ती अकरा वा बारा वाजता बारा एक वाजताथ पोहोचली म्ह ति मला पाहि- ना... पहिल्या दिवशी नाही, नाही, नाही पहिल्या दिवशी आली. नंतर आपलं बोल हा, मग तुम्ही मला बोल, घरी नाही म्हणून म म मी घरी आली ट्रेनंग करून- तेवढ्यात माझ्या मुलांनी सांगितलं मला की बो आलेली अस- मग लगेच मी- पयला गेली, तर मग आलेली होती.
तुला काही बोलली होती का नाही?
काय नाही कावर आध ग म्हटलं काय नाही म्हणे घरचे बोलत होते म्हणून निघून आले म्हटलं घरचे ब- ोल का का म्हट सोनाली मॅडम पण बोलत होत्या ना त्या दिवशी-
हा तिला बोलायचं होत माले मासर- सांगत हो त्यांनी मुृदा कुठून गेली ग... कॉल करून मला विचारायचे, तर सर नम्र नम्रताता पडून गेली त्या दिवशी पण सांगितलं होत आणि मला- तर तु सांगितलंच नाही कस? काय असं सांगत हो ते मला म जर तुम्ही नाश्ता घ्यायला, गेले असेल तर, तेी म्हणा सगळे चर्चा केलं होत तर ते विचारत होत- ते नम्रताला सांगितलं का नाही सांगितलं होत सांगायला गेली होती पण ती घरी नव- मती असं- ते तर मग मुला आहे ना ग सांगत होते सर
हम् इथूनच फोन लावला तिने मग ते खरं नाही
व्हिडिओ कॉल केला होता त्या दिवशी दाखवत होती त हा तिच्या सासरा येत आणि कॅडबरी आणून दिली होती तिला त एवढा खाऊ नको खा जाऊ इथं केलं तर केलं तिथं पण तसं स्वी कायचं असं सांगितलं तिला काही ना जे बघितलं ना ते बून सांगत होते
पहिला पहिला कोणी पण घेऊन देतात
हा ना तेच मागून सगळं निघून जात
आपल्याला माहित आहे ना आणि लहान मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये
असं का
हे काही रोज थोडस भेटील आपल्याला
तर ते तर आहेच बाई.
हम्म.
कोणाला पण सांग पहिलं म्हणजे पहिलं बाळ होऊन जात तोपर्यंत स चांगलेच वागतात म बाड झालं की सगळे त्यांचे त्यांचे रंग दाखवायला लागतात. हा ना ग मी माझ्यावरनच सांगते ना दोन द वर्ष म्हणजे मला मुलं न होते तो पर्यंत सगळे चांगले होते. जेव्हा मुलं झाले त्या नंतर तर सगळ्यांचे रंग बघून घेतले
गिरगेट सारखे.
रंग बदलवतात
हा. काय करता बाई सगळ्यांचा असंच आहे.
आम्ही ना हे विजिट मध्ये एवढं बिझीेत कोणाचा फल पण नाही प्रियंका आणि त्या दिशी लावलं बीजी बिचारीने
हा.
आणि आमच हे पुरस्कार सरपंच पुरस्कार भेटला ना त्या दिवशी आ आमची जायची घाई आणि तिने फोन केला आणि त्या दिवशी संध्याकाळी पोहोचलो आम्ही. आणि नंतर दुसऱ्या सोमवारपासन तर विजिटच सुरु होऊन गेली ती पण सांगत असेल की फोन पण लावत नाही असं तिला करावं लागेल.
काल केला होता भारतीताई भारती ताईने कॉल केला माझे धन्वती ताईचे रोजचे कॉल यायचे रीमााताईचे यायचे आणि
हजार काहीतरी कमवणे म्हणे.
असं का.
हम्म.
अगं म्हणजे कॉलवर नाही काही बोलतच नाही व्यवस्थित आणि ते कॉल मध्येच कट होऊन जातात. ना त्याची पण झिरो बॅलेन्स
हा का.
आणि आपण दहा मिनिटं बोलतो ना ताई ते पण तिथं पूर्ण दहा मिनिट नाही दाख वत.
आणि किती दाखवता बारा मिनटं बोलायचं म्हणे
हा तसच सांगत होती मॅडम.
हम्म.
मगजे आपण दहा मिनिटानंतर कट करून देतो ना तर सात मिनिट सहा मिनिट अस बोललेलं दाखवत.
हम्म.
काल पण भरती ताईने अचानक कॉल केला होता सांगायची ती आम्हाला एवढे काम आहे बई कॉल करायला पण टाईम नाही
काय नाही नाही तिच्यासोबत पण बोलणं होत नाही. आणि घरीयला एका लगेच मुलगा इकड पडून जातो मग नंतर संध्याकाळी ते आले का ते मोबाईल घेऊन घेतात काही नाही वेळच नाही सगळ्यांनी किती किती पैसे कमवून घेतलेले आहेत. आम्हाला तर काहीच नाही आज मी नाही मॅडमनी पाहिलं तर आज माझे किती एकशे बहात्तर का काहीतरी झालं. होते फक्त मीने दोन तीनच कॉल केलेलेत.
हा मॅडमांचे तर पासच कोल झाले होते तर